हॅलो.
नमस्कार ताई. हो हो येतोय आवाज.
नमस्कार कशा आहात.
काही नाही मजेत आहे तुम्ही कशा आहात.
मी पण एकदम मजेत आहे.
काय म्हणत कस हाय वातावरण तुमच्याकडे.
ऊन पाऊस नाही काही नाही अजून काही नाही आज पंधरा तारीख आली तरी पाऊस नाही. ऊनच चालू आहे. तुमच्या शाळेची चालू झालो लहान मुलाची. स्कूल चालू झाली आजपासनं त्याची एक तारखेपासून चालू झाली त्यामुळे चालूच आहे आता स्कूल दोन महिने आराम झाला खूपच आता रुटीन सुरु चालू झालं सकाळच संध्याकाळपर्यंत शाळा ट्युशन शाळा ट्युशन हो चालू असत ना मुलांना खेळ म्हटल्यावरती बाहेर उन्हात पाठवण्यापेक्षा घरात बसून त्यांच्याकडन जेवढं खेळता येईल तेवढं घरात बसून तेवढं आपण पण करत राहायचं
ते तर आहेच आणि बघा ना अ म्हणजे आत्ताचे मुलं त्यांना आपण आपल्या लहानपणी किती खेळ खेळायचं बघा मैदानातले म्हणजे मातीतले खेळ खेळायचो मैदानातले खेळायचो ते ह्या मुलांना माहिती नाही त्यांना इंडोअर गेम सगळे म्हणजे कॅरम खेळा बुद्धिबळ खेळा किंवा मोबाईल त त्यां आवड निर्माण होते पण आपण किती खेळायचो म्म्हणजे विटी दांडू असतो असुद्या किंवा लगोरीि असू द्या किती खेळ होते आपले
खूप होते खूप होते खरंच ना
खो खो खेळायचो
आणि आता कसं या मुलांना मोबाईल आणि टीव्ही याच्या व्यतिरिक्त काही सुचतच नाही मुळात म्हणजे आणि त्यांना आणि कसं एका ठिकाणी बसून हे गेम आणि ते खेळत बसत त्यांना भूक लागत नाही काही नाही त्याचा किती प्रॉब्लेम होतो आपण कस बाहेर याच्यामध्ये जायचो खेळायला ग्राउंड वरती मातीमध्ये खेळायचो शेवटी आपण तेवढी कसरत करत होतो ना त्याच्यावरती आपल्याला भूक पण लागायची घरी आल्यानंतर
आणि आपल्याला माहिती होत की आपल्याला विरंगुळ्याच हे एकच साधन आहे की आपण जे गेम खेळू आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तेच एक आहे बाकी असं वेगळं काही नाही आहे किंवा घरी जाऊन मोबाईल मोबाईल म्हणजे आता एक म्हणजे सगळं जग त्याच्यातच आहे मुलांचं
खरंच या म्हणजे
त्या मोबाईलच्या नादामुळे
हो आणि ते मोबाईल मध्ये पण किती गेम असतात आता हे ऐकायला बित होत बघा टीव्ही मध्ये न्यूजपेपरला याच कुठल्या कुठल्या गेम मध्ये जे जे टास्क द्यायचे ते मुलांना तसं करायला भाग पाडायचे ना
हो हो आणि मानसिक स्वास्थ तर हे खूप खराब होत मोबाईलच्या ह्या गेम मुळे
हो
मुलं अगदी म्हणजे असं एक प्रकारच व्यसनाधीन झाल्यासारखे होऊन जातात मुलं त्या मोबाईलच्या नादाला
आणि चश्मा पण किती हो छोट्या छोट्या मुलांना चष्मा लागलेलो. भिंगांची चष्मे काय सादे च चष्मे काय आदी लोकांना म्हणजे आतापर्यंत आता तुम्हीच विचार करा ना आमचे बाबा आहे त्यांचे सत्तरचे पुढे एज हे पण अजून चष्मा नाही काय नाही दात पण व्यवस्थित त्यांचे हात म्हणजे एकदम व्यवस्थित कोण म्हणणार नाही काही नाही एवढं वय असेल त्यांचा
हो का?
हम्म. ते असं खाणं पण होय पोरांना भाजी पोळी नको आणि हे वरचा-वरचा चटरफटर लागतं मॅगी दे हे दे ते दे असं करतात पोळी भाजी प्रॉपर खात नाही हा हो हा. ह
म्हणजे त्यांना भूकच त्या नूडल्स, पास ता मॅगीची लागते त्यांना भाजीपोळीची भूकचं लागत नाही.
हो ना हो मग आ आणि हम्म बोला ना.
काय मिळतं त्याच्यातून पौष्टिक घटक काहीच मिळत नाही.
काहीच नाही ना हो जे पाहिजेल कॅलरीज पाहिजेल, प्रोटीन्स पाहिजेल ते त्यामधनं काहीच मिळत नाही काही नाही फक्त त्यांचे एक आवड म्हणून ते खातात, बास आणि त्याच्याने पोट बिगडतं बास याच्या व्यतरिक्त काय होतो?
हो काय आमच्या बघा माझ्या शेजारी राहायच्या त्या ताई त्यांच्या मुलाला अ चानक पोटा दुखायला लागला तर अ म्हणजे पाचवी सहावीचा मुलगा तो पोटात दु खायला लागलं आणि मग डॉक्टरक डे नेला त्याला. कि अचानकत तरं म्हणजे खेळत होता संध्याकाळपर्यंत एकदम व्यवस्थित जेवण केलं, झोपला आणि मग डॉक्टरकडे नेलं त्याला की काय झालं म्हणून तो तसचं सोनोग्राफी वगैरे केली तर त्याला ऐ पेंडिक्स चा
बापरे! म त्याचा ऑपरेशन केला का ओ म?
हो मग तर डॉक्टर बोलले की ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही मैदाच असतो ना तो मॅगी म्हटलं हे पास्ता पिझ्झा काही जे पण बाहेर च जे मोम्मोज वगैर खातो आपण म्हंजे ह्या प्रत्येक गोष्टीत ज्या अस त्याच्यामध्ये पूर्णपणे मैदा असतो. तर अ आणि ह्या बाकीच्या पण काय काय ते हे टाकतात ना बरेचसे बाहेरचे ते हं अजिनो मोटो वगैरे हो तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या मुलांच्या अ. याच्यावर परिणाम होतो पचन संस शक्तीवर खूप परिणाम होतो. म त्याच्यामुळे हे हळूहळू हळूहळू ह्या गोष्टी त्या एकदम नाही जाणवत, पण जसं आपण खातोय तर काही नाही होते ठीके खाल्लं पुन्हा पुन्हा खातो मग ते आतडे असे चिपकून जातात मुलांचे. कारण त्याच्यामुळे व्यवस्थित. पचन होत नाही.
बरोबर आहे ना आणि कस होऊन जातो पोर ऐकत नई काही नई आणि आ आता नाही का, आमच्याच इथलं नाही का हे एक जण होती ती म रोज नाही का बाहेर भाजी आण, बाहारची अ परत ना एक दिवस रोटी आण नूडल्स आण एक दिवस मंचु रियन आण रोजच बाहेचं म्हणजे एक दिवस मॅगी रोज बाहेर खायची आणि एक दिवस हे ना खूप नाही का उलट्या बिलट्या पोटात दुखायला लागलं खूपचं. अ खूप चक्कर आल्यासारखे ताप आल्यासारखा आणि वय पण कमी त्या सोळा सतरा वर्षाचीच मुलगी असेल पंधरा सोळा वर्षाच्या मग त्याच्यानंतर मग डॉक्टरांकडे घेऊन गेलो मग डॉक्टरांनी बघितलं त्यांनी काय केलं सकाळी सलाईन दिली संध्याकाळी सलाईन दिली ते म्हणे विकनेस पण आलं उलट्या करून करून नाही का आणि आताड्यांना वगैरे सू सुज आली असेल मग एक सलाईन घ्या म्हणे सकाळी सां दोन दोनही टाईम सलाईन घेतल्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, परत कुठं उठता येतो परत तोच त्रास छातीत तस पूर्ण दुखल्यासारखं पुढे होत होतं ना पण म डॉक्टर म्हणे एक काम करू सोनोग्राफी करू म्हणे आपणं. काय झाल ते बघू मग सोनोग्राफी केली मग त्याच्यामध्ये समजले का लिव्हरला सुूज आली. लिव्हरला सुज हं लिव्हरला सू डॉक्टरनी सांगितलं मग म्हणे क ब्लड टेस्ट वगैरे त्या करून द्या मग त्या ब्लड टेस्ट केल्या त्यांनी आणि केल्यानंतर त्याच्यात समजल की जे लिव्हर फंक्शन असतात. जे एस जी ओ टी आणि स एस जी पीटी असं काहीतरी आहे ना ते दोन घटक असतात ते नॉर्मली ने हा त लागत आपल्याला तर डायरेक्ट तिच्यात सतराशे झालं होतं. सतराशे पंधराशे म्हणजे पूर्ण लिव्हर वरती सूज पण आली होती आणि शिवाय ते पण वाढलेलं होत मग डॉक्टर म्हणे कि पांढरी काविळ म्हणतात. तो तो हा तो पण म तुम्ही लगेचच्या लगेच ना चांगल्या डॉक्टरकडून मग ऍडमिट वगैरे करन घ्या म्हणे त्यांनी सांगितले. साधे डॉक्टर लोकल डॉक्टर डॉक्टर जात फॅमिली डॉक्टरकडे ते म्हणे कि तुम्ही चगल्या डॉक्टरांकडे दाखवा आणि ऍडमिट होऊन घ्या. मग त्याच्यानंतर मग ते तिला मग दुसरीकडे नेलं हॉस्पिटलांमध्ये ऍडमिट वगैरे मग डॉक्टर म्हणे की खूप वाढले पण हे बाहेरच्या खाण्यानी होत म्हणे आणि लक्षात हो म्हणजे आपण घरातली पोळी भाजी खातो ते कसं साधं सिपल केलं असतं बाहेरचे तेल वगैरे कुठलं वापरतात ते माहित नसतं परत त्याच्यात फूड कलर असतात ना फुड कलर आता ह्या भाजी एवढं लाल लाल दिसत आपल्याला वाटतं किती छान न्यांचं खरंच एवढं
आणि तीच भाजी आपण घरी बनवली तर ती एकदम
कलर नाही तसा आपल्याला हम् त्याच्यामध्ये नाही फूड कलर टाक टाकलेला असेतात आपण खल्ल्यानंतर आप हात सुद्धा बघा ना लाल लाल दिस अ त्याच्यात हा म ते बाहेरची खायची मग डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितले बाहेरच्या खाण्यामुळे झा आले म्हणे बाकी काही नाही म्हणे बाहेरचं खाण तुम्ही बंद करा म्हणे तर नाही का म्हणे आता आणि, आठ दिवस ठेवलं हो लिवरची सूज कमी होईला आता ती थोडी थोडी थोडी कमी होत गेली त्याच्यानंतर मग त टेस्ट तरी अजून का आहे त आहेच पांढरे गावीचं थोडंफार आणि ते उगच लक्षात म्हणून नाही तर तेवढं वाढत गेले का मग ते लवकर हाताला लागत नाही म्हणतात पेशंट हम्म असं सांगत होते ते परत त्याच्यानंतर त्यांनी काय केलं मग आठ दिवस ऍडमिट केला त्याच्यानंतर घरी वगैरे आणलं ते आणि मग डॉक्टरांनी त्याला सांगितले. भाहेचं काहीच खायचं नाही काही नाही तेलकट नाही सगळं बंद साध्या रोज भाजीपोळी वरण भात नाही तर असं काहीतरी खायचं एकदम सिम्पल जास्त मसाल्याच खायचं नाही नॉव्जगैरेुम्ही खाता असल सुद्धा बंद करून टाकायच. पण मग मी मिणतेच म्हणते पहिल्यापासून ज घरच जेनी खाल्लं अस तेवढ त्र पन्नासता ना हो त्या जीवायला पण त्रास मग वेदना एवढ्या होतात दुपत किती
आणि बघा ना आजकाल लोकांमध्ये ती एक फॅशन झालेली बाहेर खाण म्हणजे त्यांना खूप छान वाटतं.
हा काय म्हणतात
बाहेरचं खा ना हे खूप छान वाटतं लोकांना आजकाल कि हा आम्ही बाहेर जाऊ
करणं चालू आहे आपले काम असं झालेय ना मग, एखादे दिवस ठीके ना ओ कंटाळा आला म्हणून माणूस खातो एन्जॉय म्हणून एक दिवस गेला पण मग ते रोजच खाणं शरीरासाठी खूप घातक ते कसं बनवता कुठल्या तेलात बनवता ते माहित नाही परत स्वच्छता ठिकाणी काय माहिती आपण घरामध्ये किती स्वच्छ करतो
भाज्या किती कशा प्रकारच्या भाज्या वापरतात त्या किती चांगले क्वालिटी असते त्या भाज्यांची
हम्म ह आता पनीर मध्ये पण किती भेसळ आहे ओ
बापरे
म हो पनीर मुळे पण आपण म्हणतो जातो गेला जातो शंभर रुपये सांगतात किंवा औषध घेतो पण आपल्याला माहितीय का ते चांगलं आहे नाही काय कसलं एक आहे त्याच्यात पण एक किती प्रकारे ओ दुधाच पनीर आणि सोया सोयाबीनचे पनीर बन तात आणि ते मार्केटमध्ये येताय तेच खातो आपण, हो सोयाबीन तेच खाल् जात त्याची प्रोसेस केली का सेम तसच पनीर आणि टेस्ट ला पण तेच लागतं ह् हो
म्हणजे दूध पण तस
हम्म हम्म तसच म्हणजे त्याने काय कय भिजत वगैरे ठेवायचं त्याच्यानंतर ते नाही का असं मिक्स मध्ये का काहीतरी करता ते हो हो चलो बाय हा